हॅलो
हां
ऐकूयले काय?
हां
हा सांगतो थांब तुला काय सांगणार हो तु मी.
हा सांग
अ सिद्धोबाला जायचं ठरलंय.
सिद्धबा कुठ आलेय हे?
तू मी आणि प्रतीक्षा गेलेलाव माहितीय काय.
अरे बापरे तीथ.
हां
हां
मग
हॅलो
अ गावा हॅलो ऐकूयाले काय ऐकू आले काय? एक एक एकदम आवाज येत नाही खरं कट करू नकोस चालूच असू दे.
हा हां
मग अ मग मी रात्री ठरवलो ग आणि अस असं जाऊया काय तिकड म्हणून वैष्णवीला फोन केलेलो.
हां
आणि हा शहाणा सकाळी कधी गेलाय व कोल्हापूरला.
मग
मग आथर्व भेटलेला वाटत हिला. वैष्णवीला
हां
मग अथर्वला सांगितली की मी असं असं म्हणाल तो म्हणून सिद्धोबाला जाऊया म्हणून.
वैष्णवीनं
हा वैष्णवीन अथर्वला सांगितली.
हा मग?
दुपारी का नाय आमच्या चौघांचा कॉन्फरन्स कॉल झालाय.
हां
मग सौरभ म्हणलाय सौरभ म्हणालगलोय अ ह्यो अभिनव म्हणलाय की अं हिला शुक्रवारी सांगतो म्हणून तरी पण यायचा प्रयत्न त्न करतो म्हंटला.
हा हा हां
मग जायचं ठरलंय मग अथर्वाला सांगितलेलो की सौरभ ला सिद्धार्थ. ला तेन विचार बाकीच्यांना सगळ्यांना मी तुला आणि प्रतीक्षाला विचारतो म्हणून.
अर जायचं कसं?
सांगतो की त्यांनी काय गाडीवरण येतील. आता आणि अथर्व म्हणायला लागलाय की सिद्धार्थ म्हणालाय. गाडी असली तर येतो म्हणून. मग मी म्हण मी अरे मी मी काय म्हणालो. तो की आपण तू मी आणि वैष्णवी अ हे न बस न जायचं. बुदल बुदलमुग बस. इथन जायच बुदलमुख मध्ये उतरायचं प्रतीक्षाच गाव कणी पांगिरी हाय प्रतीक्षा आणि अभिनव आपल्याला घ्यायला येत्यात.
हां
आणि आथर्व तसं पण स्कूटी घेणार हाय.
हां.
तो पण असतोयच की मग तिथनं पिक करायला येतात ग आपल्याला.
हा चालतय सोड.
हा मग तेच कि मंथननी सिद्धार् सिद्धार्थ येतो म्हटल्यात. खरं ते नाला गाडी नाहीय, मग अथर्व म्हलेला की अ माझ्या कड दोन गाड्या आहेत म्हणून.
हा हा हां.
तुझ्याकड हत म्हणालतस नव्ह, म तो म्हटला की दादाला विचारून बघतो. तो जर घेऊन जाईत मी म्हंटला तर मग सिद्धार्थला देतो म्हणून.
हा हा हां.
मग असं सगळं झालंय मग मी मी त्यांना सांगितलेलोच. कि शिवानी काही येत्या म्हणून.
व्हय.
जसं पण तुला जायच होतं म्हणतात तुला पहिला फोन प तुला फोन करायचं म्हंटलं पहिला.
हम्म हम्म हे अजून का कट होईना.
कट होत नाही ते बारा मिनिटं झाल्या.
बारा मिनट.
होय.
हे काय स्पीकर हवा हे कुठे गलं बाई ब्लॉक झालं.
तू जाऊ नकोस बाहेर माझं मी बघतो ते. आलो.
ह हा.
असं म्हणाल तित ग तेन्ही.
हा हां.
आणि मग मी सांगितलोय त्यांना हाहा जाऊया म्हणून. मग, कधी जय अ रविवारी जायचं असं म्हणा लागलंय सगळीजण.
चालतय की.
मग जमलं तर तिथनं अभिनवच्या घराकड जायचं म्हण या म्हणालता तो घराकडं.
हां.
कारण की इकडं घराकडे यायचं म्हंटल्यावर घरात काहीतरी त्याला कारण सांगायला पाहिजे कि.
व्हय.
मग त्याच्यासाठी तो म्हणालाता की ऍडमिशनचं कारण सांगतो तसं पण आता ऍडमिशन करायचंच हाय.
होय करायचंय की कधी आहे काय माहिती.
अ गीता मॅडम असनी आता फोन केलतो मी सात वाजता म्हणजे दुपारीच केलेलो परत मला सात वाजता फोन केला मॅडमांनी.
हा.
मग मला म्हणालत्या की दहा नाही तर अकरा तारीख म्हणजे उद्या नाही तर परवापासून कॉलेज चा चालू हूणार हाय. हा पण हा. पण ऍडमिशनच अजून काय तारीख फिक्स नाही आहे.
अव्वा लवकरच सुरु करायल्यात की बाई.
अग ऍडमिशन झाल्याशिवाय कॉलेजला कस जाणार आहेस तू आता सगळ्यास सुट्टी आहे कॉलेज चालू होणार आहे फक्त.
ह हा -हा
ऍडमि शन झाल्याशिवाय क्लास एक तारीखला चालू होतील म्हणालत्या मॅडम.
वीस तारखेच्या पुढे होऊ दे बाई.
एक तारीख जुलैला चालू होईल बाळ कॉलेज आपलं
अ ऍडमिशन -ऍडमिशन म्हणलोय मी.
ऍडमिशन वय ऍडमिशनच ग्रुप ला मेसेज टाकतील म्हटल्या मॅडम.
चालते सोड म्हणजे कसं झालं माहित आहेय माझा फोन घ्यायचा काय नाही.
हे बा माझं ऍडमिशन पण आले आणि त्यात त्याच फोन सगळं आवड झालीय.
बघ बाई काय
म्हणून मीच गप्प बसायला पाहिजे की मी घेऊ ह् घेऊ घे घे म्हण कस पाठ लागू द्यायला काय तरायारच आहित.
लव फोन लवकर नशिबात नाही वाडत.
नाही ग द्याला काय तयारच आहेत खर मी कसं मागू गं सारखंच खर्च किती वालांगली.
होय.
आता तिथ ट्युशनला पैसे भरा पाहिजे, कॉलेजला पैसे भरा पाहिजे. इकडं तिकडं जायचं कस ह्याव त्याव भरपूर आहे बाई.
हम्म. ते नव तुझा फोन हँग का हव्यालाय स्टोरेज
झालंय की ग पाच वर्ष झा ल त्या सोबत आठ जीबीच किती किती जेबीचा आहे बाई हे. लई कमीच आहे गं हे. झाले की वय झाले तसं होणारच की आता. काय एकु येईना.
हे फोन पाण्यात आणि टाकल्या.
कटकट व्हालंय.
ते पाण्या टाकल्या.
आ
हा हा चालू राहु
कटकट व्हालय गं.
तु कट करू नकोस.
हां-हां, हां-हां कट करत नाही घे. कधी होतंय तवा होतंय ते, चालूच ठेवतो तिकडं. हं अं तुझं काय ऐकू ना बाई मला कटकट यालागलय. तू काय म्हणाल्यस? मी काय म्हणालोय? मी काय म्हणालोय एवढंच ऐकू यालंय.
पुढचं ऐकूच ईना. हां नई गं बाई नई माज्या फोन नशिबात नई. नाही सोड ते डोक्यातनं काढुन टाकवलोय तवा अजून.
नाहीतर फोनवाल्याला विचारला तरी असताव, का व्हालय असं? म्हणून.
नाही तो फोनवाला सांगणारच की होय लई दिवसाचा फोन म्हणजे प पाच वर्ष होत आलीत नव्हं मग आणि त्या स्टोरेज कमी आय सगळं ग डिलीट डिलीट मारा म्हणतोय. म माझं फोटो बिटो आधीचे किती म्हणून डिलीट मारलोय.
पेन ड्राईव्ह घे की बाई येक.
त्यात काय सगळं घातलं तरी ह्यात काय रिकामं होणाराय.
होय आणि आपल्याला पाहिजे त्या वेळेला फोन फोटो कुटनं घ्यायचं मग खरं.
हां आणि ते नव्ह ते हे आता कॉलेज तेन आणि सुरु झालं आणि पीडीएफ येत्यात, आणि स्टोरेज फुल होतय. हाय आणि मज्जा माझी.
ते नव्ह सगळं क्लिअर चॅट केलीस काय नई? कॉलेजचं
हां आताचं नव्ह ते के ग्रुप मधलं सगळं. हां केलोय केलोय. रिझ रिझल्ट लागला बघ. तव्हाच केलो.
हुशार हैस गे.
हुशार हैस म्हणा लागलोय.
हां-हां ऐकू आलं. हे कुटं काय स्क्रीनवर दिसना पण काय.
काय ते?
स्क्रीनवर कुटं काय कॉलचं दिसना पण म्हंटलो.
तू बॅक गेलीयास वाटतं. असू दे आता.
बॅक जाया नी. आपोप लॉक झालंय तेे. फोन माझं, हां मग कॉल कसा सुरू असतो तर वाच कट झाला असता की म.
हम्म, आणि आजून एक कोम्या आल्यानंतर कणी. ए ब कुणीकडं तर जायचं ठरलंय.
हं तेन ठरवतच बसत्यात, आणि नंत जायचं काय ठरत नाही. काय नई, कुठलं एक फायनल केल्यात काय बघ तिनी काय.
तेच की मी सांगिटलोय अभिनवला बाकीचं कोण आलं नसलं तरी पण मी तरी येणारच हाय माझं मी काय फिक्स आय. मी क मला कधी पण बोलवा मी येतो म्हणून सांगिटलोय. शिवानी पण येत्या. वैष्णवी पण येत्या, बाकीचं आथऱ्या पण येतोय. बाकीच्या पोरांचं मी काय सांगत आली तर येऊ देत नाही तर आमचं आम्ही जाऊया म्हणून सांगिटलोय त्याला.
हम्म चालतंय, नरसोबावाडी काय झालं म?
झालं ते, ते काय जात्या तिथं. सोड तिकडं, ते राहू दे. आणि वैष्णवीला त्यात आणि टॉंट मारलाच अभिनवनं.
तुझ्या संग ना तो
हं वैष्णवी वैष्णवी तुझं डोकं दुखत नई. ना म्हणतो ना बाई हं अचानक तुझ्यानी अन काय काढू नकोस म्हणाय लागलाय आपण बारावीत असं. ताना खेळायला गेलोलं माहितीयाय काय?
हा गेलताव की हेला पेपर झाल्यावर.
ला वैष्णवी डोकं दुखालती म्हणताना लवकर जायाल नव्हती.
हम्म बरोबर
ताना म्हणताना बोलला की तसं.
तू कुठं हाईस?
हां
तू कुठं हाईस?
हा आहे ना इकडे पाठीमागय.
हुं, हु.
का ग.
मला वाटलं कोण अॅक्टींग करायला लागलं हसायला लागल.
नाही. बाई दीड तास बोलायलो, माहिती काय आम्ही चौघेजण
ह मला विसरला मला जरा, फोन करायच मी पण ऍड झालो असतो.
तू काही येणारच आम्हाला कन्फम, माहित होतं म्हणताना फोन कराय नव्हत हे आमचंच ठराय नव्हतं. आणि तुला सांगितल्यवानी, जास्त चिडलीस तर
ह.
म्हणताना सगळं फिक्स करून तू येणारस हे माहित होत ग मला
माहित आहे असणारच की मी सगळ्याला हाच, म्हणतो आणि
म्हणता ना. म्हणताना हे इकडचा पहिला फिक्स झाल्याशिवाय कुणाला सांगाय नव्हता, हो.
ह, ह, हह.
कंटाळा आलाय माहित घरात. तर घरात बसून निपानील जाऊन घरात बसायचं निपानील जायचं वैताक आलाय मला तरी
मी तर घरातच असते मला काय होते असतय.
बघ की.
मी दिवसभर घरातच असतोय कालच जरा गेलतो ती कोल्हापूरची मैत्रिणी आलती म्हणून.
ह गेलतीस ना मंग ज स्टोरी बघितलो.
हा तिच्याबरोबरच गेलतो आणि कुठे गेलोय घरातच असतोय.
हु. जेवाया घे ग आता
बघा बाई कधी फिक्स करताय हे तर फायनल करायचं तुझ्यामुळे काय होतंय काय बघ.
होय बाई मी तर म्हणायला लागलो अभि पण म्हणायला लागल.
हे धर रे त्याचा फिक्स झालं नाही तर आम्ही दोघी जाऊन येऊ कुठेतरी
ह, हा, कर.